हा, नमस्कार, नमस्कार, हा येतोय का आवाज?
ते ते.
हा मगाशीच ते मीच विचारलं होतं हा मगाशीच अ श्रीला मी विचारलेलं हा कॉल झाला की लगेच कट करून दुसरा करता येतोय का?
हा.
तर नाही, त्यान पण मगाशी सांगितलं नाही सलग करता येत नाही, म्हण एकाड एक झाला पाहिजे. मग नंतरच हा, नाहीतर ते कंटिन्यू धरत नाहीत मग
कंटिन्यू धरत नाही, बरोबर कारण ना मीच तुम्हाला दोन वेळा कॉल केलेला आहे ना? मधी कुणाचा तरी एक कॉल झाला पाहिजे.
पावसामुळे हा, कॉल झाले ना तेवढे
हां,
हा, त्याच्यामुळे ते-ते काउंट होत नाही तो मग
हा-हा-हा,
हा, आज झालं का? ते अ हेचं कोर्टाचं काम
होय झालंय. ते आता नक्कल अ अम त्यांनी सह्या वगैरे घेतल्या
हा,
आणि आ तिथं तहसीलदाच काय काम तहसीलदारच असतात ना, ते समोर उभा करतात.
नाही, आज कोर्टाकडं होतं का कुणाकडं हुत?
कोर्ट म्हणजे आज हा कोर्ट वा हाव
लोक अदालतीत ठेवलं होत ना
व्हय-व्हय.
हा-हा, लोक अदालत म्हटल्यावर मग कोर्टाचा विषय असणार कारण आज आज कोर्ट चालू आहेत म्हणजे शनिवार सुट्टी नसती कोर्टाला.
हा-हा,
आणि तहसील ऑफिसला सुट्टी असते आज, आज करत नाहीत.
अ आम्हाला उभं केलं अस, उभं केल्यानंतर ते विचारलं की तुम्हाला मंजूर आहे का वगैरे तुम्ही अ हे पाहा वाचलंय का आणि सगळ्यांच्या सह्या घेतल्यात का म्हंटलेत आणि मग वकील न सांगितलं ठीक आहे जावा बसा आणि अ त्यांनी ते मग कोर्टात सबमिट केलं आणि
हां,
आठ दिवसानंतर ती नक्कल देतो बोललेत, मग ते आपण तलाठ्याकड द्यायची. तलाठ्यांकड तलाठ्यांच्याकड द्यायचं आपलं
हा बरोबर -बरोबर हा, मग ते कोर्टाकडन वाटप करून घेतलं ते
हा-हा-हा,
हक्क सोड केला ना तो.
हक्क सोड केला होय, आत्यांचा आणि बहिणीचा हक्क सोड केला. आणि मग जे काय राहिलं ते आम्ही चौघांच्या नावावर वाटून घेतलं.
हा-हा-हा, बरोबर मग ते हे झालय कौटुंबिक वाटणीपत्र म्हणत्यात त्याला हा-हा-हा-हा, आणि आज पाऊस झालाय का तिकडं?
पाऊस नाही, म्हणजे जास्त नाही जोरात नाही झाला बारीक होता.
होय, हिकडं पाऊस झालाय आज. सकाळी झाला, आत्ता पाऊस झालाय, मगाशी मी शाळेत आ
एवढा सोनू दोन छत्र्या घेऊन गेली होती तरी सुद्धा पाऊस एवढा जोरात नव्हता. दोन छत्र्या घेऊन गेली होती तरी सुद्धा पाऊस जोरात नव्हता.
अ होय.
एक कॉलेज मध्ये विसरलेली मग मी आता सकाळी काडली ती तिला नव्हती मग तू घेऊन जा म्हटलं मी काय बसने जाणार आहे. मला काय लागे नाही छत्री. हा. सकाळी तिथेच येणार होतो. उतरणार होतो तिकडे.
हां,
पण ना, वेळ झालता आणि अ बस पण येताना थंडी वाजत होती.
होय. किती वाजता निघाला होता मग रात्री.
रात्री साडे अकराला बस भेटली मला. सांनपाड्याला हा होय ट्रॅव्हल्स.
बर बरं. अह, त्या त्यायचा एक व्हिडिओ बघितला होता माथेरानचा. माथ नाही माथेरान नाही माळशेज घाट का कुठला आहे? अ बोगद्यातून हवा ज्यावेळी येते ना,
हा,
ते टू व्हीलर मागं सरकत होत्या. एवढं वार होतं.
असेल ना,
हा कारण वारं सुटलेलं न बरोबर त्या बोगत्यातन पुढं वारं यायच.
हा..,
त्याच्यामुळ ते मागं ढकलत असणार.
अच्छा.
हेव्ही हेव्ही गाड्या तेवढ्या पुढे जात होत्या.
हा हा, त्या याला पण लोहगडावरती पण
निरातं हां,
अ काहीतरी अशी वस्तू टाकली हा वार जोरात असतो. वस्तू टाकली कि ते रिटर्न येते वरती. हम्म,
हा, हा, हो ते तसच ह्याला पॉईंट आहे क्या. ते वाऱ्याच्या प्रेशरन वर येते. तसच पॉइंट ह्याला आहे ना, अ महाबळेश्वर मध्ये आर ऑर्थर हिल का काय तर आहे ना ते. तसचं पॉइंट आहे. वरती येतात. सगळ्या वस्तू कारण खाली दरीतनं वारंवर फिरत.
वर फिरत हो.
तसा आहे. हा, त्या लोणावळ्यातनं आता पावसाच्या दिवसात न प्रवास करायला चांगलाय.
होय. आणि खूप चांगले बघायला स्पॉट असं वातावरण पाहिजे जास्त पावसाच वाता च नाही. असं वातावरण पाहिजे तर मजा येते.
हा हा हा, आता राहिलत राहिला हेला नाही लोणावळा नाही का मग?
नाही आता मुंबईला गेलो ना, परवापासून.
हा, हा हा हा, आता तिकडे गण गणपतीची तयारी हो चालू होईल.
चालू झाली. मंडप वगैरे बांधायला चालू झाले. चालू झाली. मंडप बांधाय चालू आहेत. होय. लालबागच्या राजाचा मंडप चालू झालंय.
होय आत्ता अजून दोन महिन्या अगोदर.
होय असतंय. दोन महिन्यानंतर आता म्हणजे जवळ जवळ येईल तसं काय करतात ते लांब जिथ. लाईन सुरुवात होते, तिथपर्यंत मंडप बांधत नेतात ना म्हणजे बॅरिगेट वगैरे बांधत नेतात. आतापासून आतले शेड वगैरे बांधय चालू झालेय.
हा हा हां पण त्याला मग वाहतुकीला अडथळा.
नाही येत नाही.
हां
बहुतेक वेळा अडथळा येत नाही म्हणजे तसं हे केलेलं असतं प्लॅनिंग. हो वाहतूक कुठण सोडायची वगैरे अस हो!
हो नाहीतर कसं आहे परत ते आधीच एक तर ट्राफिक जास्त.
होय.
हा आणि त्याच्यात परत हे सगळं म्हणल्यावर.
नाही ते आठ दिवस ते दहा दिवस म्हणजे खालच खाल. तो रोड आहे ना बघ तो बंदच असतो पब्लिक साठीच असतो आणि हो वरती ब्रिज आहेच की इकड तिकड पास होण्यासाठी.
हा हा हा बरोबर.
फ्लायओव्हरचा वापर करावा लागतो.
हां!
ह आणि त्या त्या वेळेला एरियात कोणी जात पण नाही फोर व्हीलर घेऊन.
नाहीत जाणार पण नाहीत त्यांना माहितीच आहे ना सगळे.
आणि तिथल्या आजूबाजूची बिल्डिंगवाली पण गाड्या काढत पण नाहीत बाजू बाहेर. कुठे जायचं असेल तर ते आधीच. पार्किंग कुठेतरी बाहेर करून ठेवतात तिकडेच लावायचं तिकडच उतरायचं तिकड जायचं असं.
हा हा होत नाही तर मग दहा अकरा दिवस तेवढं स्वतः प्लॅनिंग केलं पाहिजे.
होय होय.
तरमुक्त बर पडते हा
हा
आता कोल्हापुरात कसं वातावरण आहे आता.
आता पाऊस नाहीये पण वातावरण पावसाच आहे.
हां हा
मुंबईत असं वातावरण जरी असेल तरी गरमी खूप आहे.
हा तेवढा आहे तिथ गरम लगेच चालू होणार.
होय.
हा, मगा शिरीला विचारलं मी. कसं कसंय आता त्याच्यानंतर काय येतात पन्नास टास्क येतात.
हा
टायपिंगच्या पन्नास तासक आले कि ती. एक दहा सेकंदाची पंधरा सेकंदाची असं असतं वाटतं आणि त्याच्यात काय करतात. ते परत अ काय काय टाईप होऊन येतात.
हां हां
मग ते फक्त आपण करेक्शन करायचे.
करेशन करयचे हा हा
त्याच्यामध्ये हा मग त्यांनी जे काय रूल सांगतात म्हणजे कसे प्रश्न, काय आहे हे? ते कुठलं काय वापरायचं? असं मग तो पण म्हटलाय मी सांगतो म्हटलाय काय काय कसं टायपिंग करायचंय किंवा काय
हा हा
ह आणि एक ब बरोबर झालं कि ते सबमिट करायचं. सबमिट हुन मग ते हे करतात हा तो टायपिंग करतोय एक एक तासाला चांगले पैसे मिळतात म्हणला.
हो काय
तेवढं येतात हा येतात ते टास्क टाईप करून लिहून टाकायचे. लगेच सबमिट करायचे पन्नास पन्नास असतात म्हणला
हा हां
हा पन्नास झाले की सबमिट करायच परत पुढचे येतात. हा ते आता तो त्यानं काही काय स्क्रीनशॉट काढून ठेवलेत ते रुल आहेत ना.
हां
त्या रूलचे तिनं ठेवल्यात, तो म्हटला मी सांगतो कसे करायचे. त्या पद्धतीने करा म्हटलाय. त्याला मगाशी ते म्हटलं मी की काही काही कॉल कंटिन्यू असतात ना
होय
त्या कॉल ऍप वरूनच बोललो तर काय फरक पडतोय, तर म्हणला नाही मामा एकदा कट झाला परत लगेच आपण त्या नंबरला करू शकत नाही.
करू शकत नाही हा
कारण हा नाहीतर ते रिजेट होतात कॉल
हा हा
तसं झालं ना त्यामुळे तुम्हाला आता लगेच करता आलं नाही.
लगेच करता आलं नाही व्हय
हा मी काय केलं काल रात्री बोलल्या नंतर ना रिफ्रेश के सबमिट केलं तिथं लगेच आलं ऍड करा तुमच्या याला मग परत मी ऍड केलं परत पाच कॉल पडले आणखीन
हा हा हा मग टोटल तुम्हाला तीस कॉल पडणार.
उद्या आलटून पालटून तीस कॉल करता येतात वाढतं. आहे तसं पण असेल मग हा मग आता काय करा हा मी हा आता मी काय करणार आहे थोड्या वेळानं जाऊन दिदिला आणि भाऊजींना देतो. मग त्यांना पण दोघांना तुम्ही कॉल केले तर संपत राहतात परत आयडीला दिलंय मी फक्त तिला कॉल कसा रिसिव करायचा कळलेला नाही
अच्छा
मग आता तिच्याकड जाणार थोड्या वेळानं तिला कॉल करून तिला रिसिव कसा करायच दाखवतो.
हा मग मी करतो त्यावर
तिला पण केला तरी चालतोय, हो मी तुम्हाला तिथ केलं ना लगेच कॉल करून सांगतो मगं हा परत मग वर्षाच्या कॉलवर केला तरी चालतोय.
हा
हा मग ते कॉल संपून जातील ना तेवढे
होय.
नैतृतिकसं अ हे का त्या लिमिटमध्ये सांग स
सो मोपयस पोयचेत हो नाही तुम्हाला आलायत ना तो मेसेज मला नाही आहे तुम्ही माझ्या आधी जॉइनिंग केलेला आहे.
हा! हा! हा! हा बरोबर, बरोबर हा मलान वर्षाला आलाय.
हा, मग ते तुम्हाला सोमवारपर्यंत संपवायचेय.
हा आता हे हा झाला ना. अजून दोन राहतात. म्हणजे पंधरा होतात.
हो
हा मग परत संध्याकाळी स्त्रीला हे सगळ्यांनी इकडे, तिकड करतो कॉल. संपूया म्हणज एक ट्रेन झा कीगळ्यांना करता ये
करता येते मी.
हा म्हणजे न काय त्याच्यातली पॉलिसी आहे. कळते आपल्याला. मग त्या पद्धतीने सगळे करू शकतात. हा ल उद्या तरी आला तर किती वाजता येणार आहे सकाळी.
सकाळी मग लवकर त तुम्हाला पण फ्री होता येईल ना.
हो, बर चालत मग माझं नियोजन बघून ना. मी तुम्हाला संध्याकाळी कॉल झाला ना आपला, त्यावेळी सांगतो की मी.
हा म्हणजे कसं सांगा म्हणजे सकाळी जरी आलो किंवा संध्याकाळी लेट जरी आलो तरी लते. पण तो माणूस अवेलेबल पाहिजे.
हा तेच की तेच, त्याला विचारून घेऊ तुम्ही किती वाजता येऊ द्यात. सकाळी आला तरका काही भेटेल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही.
हां ठीक आहे. चालेलते चालेल मग.
हा, मग माझं नियोजन बघून तुम्हाला मी सांगतो ह.
होछ ठीक आहे. ठीक चालेल
चालत मग मी दीदीकडे गेले कॉल करतो मग तुम्हाला.
हो चालेल चालेल.
हा. चाल चाल ठठीक आहे म हाा ओके बाय
बाय.